हो-हो, क्लिअर आहे बोल की आवाज तुझा एकदम क्लिअर आहे तेच अंग त्या दिवशी मी तुला कॉल केलेला ना आणि अर्धाच कॉल राहिला कट झाला मधूनच काय आवाज आला नाही तुझा
हो, अरे तुझ नेटवर्कच म्हणजे तुझं व्हॉइसच अडकत होती आणि त्यात माझी पण व्हॉईस अडकत असेल कुठे ना कुठे
हा मग म्हंटलं नंतरन तुला कॉल करायचं आणि विचारायचं ते सँडविच ची रेसिपी अर्धीच सांगितलेलीस तु मला
मी परत तुला प्रॉपरली सांगते तस तू प्रिपेअर कर आणि तू खा तुला खूप एन्जॉय वाटेल की हा बाबा बाहेर जाण्यापेक्षा घरातच आपल्याला एवढं चांगलं सँडविच भेट
हो अगं आणि बाहेरचं कसं अनहायजेनिक म्हणजे हम्म, व्यवस्थित नसतयं गं स्वच्छता नसत्या बाहेरच्या हेच्यात आणि लय इथं कसं आपण घरी स्वच्छता ब-बाळगून करतोय सगळं व्यवस्थित त्यामुळ मला असं वाटलं की आपण आता एवढं हेल्थ कॉन्शयस झालोय म्हणजे आपल्या शरीराकड आपल्या व्यवस्थित आपण लक्ष देतोय खाण्यापिण्याकड अं बाहेरच आपल्याला बाहेरचं खाऊ वाटतंय खाऊ वाटत नाही असं नाही पण ते जर आपण व्यवस्थित घरी बनवलं तर ते गोष्ट वेगळी गं म्हणून म्हणलं तुला कॉल करून विचारायचं.
ठीक आहे, बरोबर आहे, चल मी तुला सांगते कसं-कसं काय आता पहिला तर काय कर अ ब्रेड असेल कोणत पण ब्रेड घे, तुला जो आवडत असेल तो किंवा जर तू ब्राऊन ब्रेड घेतलीस ना त्याच्याऐवजी तर ब्राऊन ब्रेड खूप चांगलं ब्राउन ब्रेड कसं लवकर रोस् तसं त्याला जास्त गॅस वाया जात ना
हम्म
त्याच्यानंतर अ ब्रेड आपला नॉर्मल ब्रेड घेतलीस तरी झाल बटर घ्यायचं आपला तवा घ्यायचा तवा गरम करायला ठेवायचा. त्यात बटर टाकायचं, त्या बटरला मेल्ट होऊ द्यायचं.
म बटर जर आवडत नसेल तर मग ऑइल थोडस टाकलं तरी चालेल काय? मला बटर नाही इतक आवडत.
बटर नसेल आवडत तर ऑइल घे. ऑइल नसेल तर घी असेल तर घी पण चालेल.
हा म्हणजे हा ठीके मी मला घी आवडत नाही मी थोडसं बटर युज करू शकते.
हा चालेल बटर त बटर थोडस एकदम नॉर्मल क्वांटिटी घ्यायची लइ पण आप आपल्याला रोस्ट करायचं नईये.
हा.
नॉर्मल क्वांटिटीत बटर घ्यायचं. ते लावायच तव्याला तेल मेल्ट झालं की त्येच्यावर आपलं
हां.
तू कशाचं बनवणारयस पनीरच बनवणारयस का नुसत व्हेजिटेबल्स.
अं मला पनीरचं सांगतेस मला पनीरचं फार आवडतंय. पनीरचं पण सांग, आणि व्हेजिटेबल्स मध्ये मग मला ज्या आवडत्यात भाज्या त्या घाटल्या तर चालेलच की
अ तुझ्याकडे लेटस वगैरे असेल लेटस किंवा कोबी
अं कोबी मला नाय आवडत मग मला हेच सांग पनीरचं सांग.
ठीके चालेल अबग अ पनीर घ्यायचं आपल्या पनीरला काय करायचं. बटर मध्ये पहिला रोस्ट करायचं.
हम्म.
हा बटर मध्ये स्वाते करून घेतलीस कि त्याला एक गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा.
बरं.
त्याला आपण प्लेटमध्ये काढून घ्यायच आणि त्याच्यावर काय काय टाकायचं अं चिली फ्लेक्स आणि ओरिगोनो
हे टाकायचं आणि त्याला मिक्स करून साइडला ठेवायचं.
बरं.
मग त्याच्यानंतर ज्या ह्याच्यात आपण पनीर स्वते केलत ना त्यात आपले टमॅटो
अं
कांदा-गोल गोल कापायचा आणि त्यांना कांद्याला सेपरेट करून घ्यायचं.
बरं.
त्या बटरच्या पॅनमध्येच त्याला पण स्वते करून घ्यायच नॉर्मल लई पण गाळ शिजवायचं नई नॉर्मल नुसतं टाकलीस की नुसत एकदा पलटी एक दोनदा पल्टी मारायच अन काडून घ्यायच.
बरं.
आणि त्याच्यानंतर न मग तेच जे बट तर उरलेलं असते ना तव्याला, त्याला अजून थोडंसं बटर टाकायचं, नॉर्मलऽ आणि मग आपला ब्रेड त्यात टाकायच, म्हणजे कसं भाज्यांची जी ओरिजिनल चव त्या बटर मध्ये उतरलेली असते ना, ती त्या ब्रेडला लागते.
बरं.
म ते ब्रेड, गोल्डन ब्रौन करून घेयचं.
हा एक मिनिट मला एक शंका आहे, ब्रेड कोणता वापरायचा, म्हटलीस तू?
ब्राऊन ब्रेड असेल तर बेस्टच, म्हणजे तुझा प्रॉपर हेल्दी प्रोटीन पण भेडते.
हा हा, आणि आपला साधा पाव असतोय त्याला काय म्हणायचं त्या नाही काय वापरायचं.
अ ते, म्हणजे तो पण वापरू शकतेस असं काही नाही आहे. की ब्राऊन ब्रेडच वापरायचं जे जे. जे लोकांना पाहिजे ते लोक ते वापरू शकतात पण हेल्दी प खाणार असतील एकदम हेल्दी प्रोटीन तर ब्राउन ब्रेड वापर असं म्हण.
हा हा हा,
आणि मग ते ब्रेड गोल्डन ब्राउन करून घेतला ना. त्याला काय करायचं आपल्या घरात एक सॉस बनवायला सांगते मी तुला सॉस कसं बनवायचं एक. पाच रुपयाची सेजवान चटणी एत्या माहितय बाळ.
हा,
सेजवान चटणी घ्यायची त्यात थोडसं मेयोनिज. आणि आपलं केचप असतेच घरी थोडस एक चमचा केचप. टाकून त्याला मिक्स करून घ्यायचा आणि तोन म्हणजे बार्बिकु सॉसारखं लागत. आणि थोड चिली फ्लेक्स ऑ रीगॅनो पण त्याच्यात टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मीठ टाकायची गरज पडत नाही चिली फ्लेप व ऑरीगॅनो मुळ. आणि त्याच्यानंतर ना मग ते त्या ब्रेडला लावायचं तो. जो सॉस आपण प्रिपेअर केलाय तो त्या ब्रेड लावायचा. आणि तो तसच तव्यावर ठेवायचा. त्याच्यात त्याच्यावर एक चीज स्लाइस ठेवायची आपण जे शॉ''--'' ते केलेले व्हेजिटेबल्स आहेत ना ते व्हेजिटेबल्स ठेवायचे भाज्या ठेवायच्या. आणि ते पनीर. उभं ठेव आडवं ठेव कसं तुला पाहिजेसं ठेव. आणि त्याच्यावर परत ते सॉस लाव आणि तो ब्रेड झाकून दे आणि. पाण्याचा शिपका टाक आणि त्याला शेकू दे एक पाच दहा मिनिट शेकू दे. पूर्ण चीजी ब्रेड सँडविच भेटतेत.
म्हणजे हीत झ चटकन होणारा ब्रेड आहे की.
हा पटकन म्हणजे असं भूक लागली असेल तर पटकन लगेच होणार सँडविच आहे. आणि त्याच्यासोबत तुला काय म्हणजे गार पिऊ वाटत असेल किंवा. कोल्ड्रिंक वगैरे तर घरात तू एक म्हणजे मी आत्ताच नवीन बघितले. आपण इझिली बनवू शकतोय. कंडेन्स मिल्क माहिती आहे ना तुला कंडेन्स मिल्क किंवा कंडेनस पावडर मार्केटमध्ये भेटतय.
हा, ते म्हणजे ते तयार असतय तीच ना.
नाही नाही नाही. कंडेन्स पावडर असते ते वेगळं आणि कंडेन्स मिल्क असते ते वेगळं.
म्हणजे कंडेन्स पावडर म्हणजे नेमकं काय असतय?
कंडेन्स पावडर कसे मिल्क मिस्ट ऐकली असशील मिल्क मिस्ट.
मिल्क मिस्ट हा ते ब्रँड हाय काय मिल्क मिस्ट म्हणजे मिल्क मिस्ट.
य वगैरेमध्ये टाकतात बग.
हा हा हां हां, म्हणजे मिल्क पावडर दुधाची पावडर.
वेगळं मिल्क पावडर वेगळं आणि मिल्क हे वेगळं.
ते इतकं त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाहीये.
मार्केटमध्ये घेऊन विचारलीस ना तर तुला भेटून जाईल तर काय करायचं ते आपण. हो मॅगो शेक वगैरे बनवतो किंवा. दुधाचा कुठलेही पदार्थ बनवतो ना त्यात ते टाकलीच ना. तिथं त्याला एक गाडा पण येते गाड गाड होते गाड
पण कॉर्नफ्लावर जेसे सॉसमध्ये वापर
हा तस हा ते ते दुधात वापरायच असते. तर ते आपण दुधात वापरलं त्याला एक गाडा पण येतो ते गाड्या पण म्हण एक प्रकारची जेली तयार करू शकतेस तू घरातल्या घरात
होय पण ते का म्हणजे आपल्या शरीराला घातक नसतंय ना?
नाही नाही नाही कंडेन्स पावडर घातक नसते. तर काय करायचं दूध घ्यायचं एक अर्धा लिटर फॅट असलेलं दूध कोणतंही दूध घेतो
हम्म!
अर्धा लिटर घे एक लिटर घे चालेल अर्धा लिटर घ्यायचं त्यात ती एक चमचा पाण्यात मिसळून ती टाकायची पावडर त्यात आणि त्याला ना एक ग घट्ट होऊस तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं मग ती घट्ट झाली ना एका प्लेट मध्ये तिला सर्व करायचं आणि फ्रीिझरला एक तास दोन तास ठेवून द्यायचं
बर!
की एकदम जेली सारखी निघून येत्या. म तिला कट करायचं आणि आपण कुठल्या प्रकारच मिल्कशेक बनवणार असेल किंवा अ ग ज्युस आणला असेल समज घरात माझा असेल स्लाईस असेल किंवा फँ- टा असेल स्प्राईट असेल ते जेली तु त्यात टाकून ठेऊ शकतेस एक नंबर लागते.
होय?
हो!
मला इतके असं माहित नव्हतं म तुला कसं तु ता त्यामध्ये शितेस ना म्हण्टलं तुला विचारय
माझ्या मम्मीने आणलं होतं ना कंडेन्स पावडर तर मी एकदा घरात अस तस मोबाईलवर रेसिपी बघून युट्यूब वर रेसिपी बघून मी एकदा घरी ट्राय केलं होत आणि खूप छान झालं होत ते सगळ्यांना खूप आवडलं आणि परत मी ते ब्रेड ते पण यूट्यूब वरच बघितलं होत की हा बाबा असेच आपण घरात पण अ म्हणजे हेल्दी प्रोडक्ट बनवू शकतो जर आपल्या घरात जर मटेरियल अवेलेबल असेल तर त्याने आ बनवू शकते. परत कोल्ड कॉफी पण आपण घरातच बनवू शकतो फ्रॉथर असेल तरी चालेल. किंवा चमचान एकदम जास्त गाढ उसार त्याल फेटायचं. फ्रीझरला ठेवायचं त्याला आईस ओव्हरनाईट, फ्रीझरला ठेवायचं जर आईस्क्रीम सारखं होऊ द्यायचं असेल तर आणि जर नुसतं तुला नॉर्मल पाहिजेल असेल तर? एक दोन तीन तास ठेवलीच तरी चालेल आणि मग त्याला कूप मध्ये काढून लगेच ग्लासमध्ये टाकायचं दोन तीन आईस तूप टाकायचं दूध टाकायचं फ्रॉथ करायचं आणि आइस्क्रीम असेल तर वरतून आईस्क्रीम डेकोरेशन ला आणि थोडस चॉकलेट क्रश टाकायचा
किती मस्त सांगतेस ग असं वाटते आताच बनवावं आणि खावं.
पण या रेसिपी पी एवढं सोपे सोपे असत्यात खरं आपण कधी लक्षच देत नाही.
हा तसच आहे आता तु मला ह्यातलं की ती काय काय गोष्टी माहित नव्हत्या ज्या तुझ्यामुळे मला कळाल्या की हे असं पण अस ते नाही असं बनवायचं आपण काहीतरी
कंडेन्स पावडर जरी आपण यूज केलेली नाही आणि समज नुसत मिल्क मिक्स जरी बनवलं जरी एकदम अस मिठाईसारख म्हणजे मिठाई पण आपण घरी बनवू शकतो. आता समज आपण शिरा वगैरे बनवतो घरी बरोबर ना तर ते शीरा मध्ये समज थोड्या कॉन्टिटीत आपण मिल्क मिस टाकलं तर ते एकदम मिठाईसारखं किंवा पेढ्यासारखं टेस्ट येते
वा हा म्हणजे आता आपण समज बेकरीत वगैरे पदार्थ जे खात त्यामध्ये पण त कंडेनस पावडर म्हणतीस
कंडेनस पावडर किंवा मिल्क मिस्ट वापरलेले असतात जस आपण खवा खातो बघ खवा हा खव्यामध्ये मिल्क नस
कि शरीराला घातक नाही ना जे अस त्यांना काय आजार विजार काय असं किंवा फॅट वगैरे वाढणं असं काही नाही ना
ये नाही, नाही ते फक्त स्वीटनेस आणि आता बघ काही, काही लोक असे नुसत खवा विकत नेतात नाही ते खवा हे बनवण्यासाठी शिरा बनवण्यासाठी मन किंवा मिठाई बनवण्यासाठी किंवा दुधात घालून पिण्यासाठी खावा नेतात
हा
हा तर त्या खव्याचच लिक्विड फॉर्म मध्ये ते मिल्क मिस्ट असतय
होय! म्हणजे आपण जे खवा वापरतोय त्याचच बनवलेलं असते काय ते?
त्याचाच बनवलेला असते पण फक्त लिक्विड फर्म मध्ये म्हणजे पातळ एकदम अ गळणार असं ते मिल्क मिस्ट नुसता पण खाऊ शकतेस तू चमचा भरून घ्यायच खायच चमचा भरून घ्यायचं
वा मी आता बाजारात गेले ना तर मिल्क मिस्ट नक्की घेऊन येईन तू मला ज्या काय, काय रेसिपी सांगितल्यास ना त्या ट्राय करून मी सांगेन तुला कसं झालंय. आणि मी कॉल करीन तुला मला काय जर प्रॉब्लेम आला की बाबा मला ही गोष्ट समजली नाही तर कॉल करीन मी तुला हा
हो ठीक आहे चालेल
चालेल ठेवू काय मग
हा ठेव की
हा